हाता आवाज येतय का?
होय.
हो येतोय येतोय ना काय चाललं.
हो.
हो काय नाही आता बसले का ठेवायचा विचार आहे. हो का मग यावेळी लागत. छा पेला तुमच्या घरी हो या ना या या. याला चालेल चालेल तेच म्हटलं बघू झाला चहा वगैरे नाही ना अजून नाही झाला करू आता म्हटलं बघू. काही नको लॉगता का नाही पण लागला. हम्म हा हा. आता काय या वेळेस कुठी जाऊन आला का नाही बाहेर? कुठे जाऊन आला की नाही? आता यावेळेस ना? हा. हो आलो ना फिरून आलो. हो का? थोडस भंडार तऱ्याला गेलो होतो इकडे चांदवड अजून
त्या साईड
त्या साईडला त्र्यंबकेश्वरला, स्वामी समर्थांच केंद्र आहे ना, हा, हा. तिकडे पण जाऊन आले का? हा, हा. नही नही हो नही हो आ हा, हा. चांगलं आहे ना मग, हा, हा. तुमचं झालं कुठे फिरणं? आम्ही जातो ना आम्ही याला जाऊन आलो यावेेळेस रत रत्नागिरीला गेलो होतो, हो. नाणीजला जाऊन आलो. हो का? हो. हो का? मंगल एक्सप्रेसनी जाऊन आलो आम्ही. काय आहे तिकडे पाहण्यासारखं? हो पाहण्यासारख पण आहे वातावरण पण खूप छान आहे. पावसाळ पावसाळ्यामध्ये तर खूप मजा येते. तिकडे, खूपच छान वाटत ना, खूपच छान आणि झाडी बिडी इतकी आहे ना की कोकण हो कोकण भाग आहे तो. खूप छान आहे. हो का येवढं चांगलं हाय ना निसर्गरम्य निसर्ग तेन इतकं सुंदर आहे ना की बस बघण्यासारखं आहे. हो, ना? हो, आम्ही जाऊन आलो दोन तीन दिवस होतो. इतकं छान वाटतं, एकदम छान वाटत. आम्ही तीन दिवस राहिलो, तिकडन मग तिकडं गणपती गणपतीपुळे गणपती गणपतीपुळेला गेलो. अच्छा. हा मग गणपतीला गेलो. मग तिकडं समुद्र समुद्राक हा समुद्र हो ते गणपतीपुळ्याच मंदिर ते पिक्चरमध्ये दाखवलंय तसं? हो आता भरपूर सुधारणा केली. हो एकदम छान हाय. हो का? हो. खूप मस्त आहे हा आणि ती तिथं जेवण पण लय भारी भेटतं. हा जाऊ आता आम्ही नंतर. नॉनव्हेज तर इतकं छान हो. मच्छी वगैरे कसं आपलं आपल्याला बनवता नाही येत इकडे. पण तिकड हा तिकड त्यांच येत तसं. नाही ना आणि तिकडच कस त्यांचा तोच भाग आहे ना ख खाण्या चा म्हणजे मच्छी वगैरे जास्त खातात त्या भागात. मच्छी, भात हो कोकण असतं. हा, हा असत कोकण किनारपट्टा येतो ना. हं. मग आम्ही गेलो ना जेवण जेवणाला हॉटेलमध्ये मग तिथं विचारलं काय हाय? तर ते म्हणे मच्छी आहे, भात ये. प पॉपलेट आहे. हो का? हो काय म्हटलंय असं आपण देवाला गेलोय आणि कसं काय खा हो खूप वेगळे, वेगळे प्रकार आहेत. आणि मग घेतला आम्ही पॉप लेट घेतला. हा, हा. पण इतका भारी बनवलेलं होता ना की ते तर आपल्याला बनवताच येत नाही. नाही ना घरी नाही जमत तसं ट्राय केलेलं तर नाहीच जमत घरी. इतका सुंदर फ्रॅय केलेला होता ना, असा कुरकुरीत मस्त होता पीठ वगैरे लावलेला. तुम्ही सांगताय ना हित तोंडाला पाणी सुटलं. मी म्हटलं माझ्या मनात एकदम आलं म्हणजे घरगुतीच मेस मेस होती माझा विचार होता म्हणलं त्या मावशींना विच राव कसं बनवलं, पण त्यांचा कसा धंदा हाय कस काय त्यांची रेसिपी आपल्याला देणार आहे. हाय का नाही?
हो बरोबर आहे ना.
मी काही विचारलं नाही, काही नाही. पण खूप छान बनवलेला होत हो. आपल्याला नाही बनवता येत. त्यांच कस त्यांना माहिती असत ना ते तिकडच. त्यांचा भागच आहे ना तो. नाही जमत घरी हो. तिकडे कस रोज मज्जा असत तिकडे तुमही बनवता. का ओ ताई.
नाही ना. आम्ही नाही बनवतो.
नाही बनवत काय. नाई नॉनव्हेज नाई-नाई बनवत. नॉनव्हेज बनवतो. चिकन वगैरे मटण पण म हे नाई काय. हम्म मच्छी नाई बनवत. आम्ही नाई ना आम्ही पण ते कसं फ्राय कर कर तर ती विकत सारखी नाय का, हो ना, हॉटेल मधल्या सारखी येतच नाई, नाही.
हम्म, नाय
तेच ना, नाहीतर आवडते तशी, हा हा. ट्राय केलेली पण मला नाय जमत तशी, नाही ना, आणि कसं आता कुरकुरीत तशी येतच नाय ते, नाय आणि आता ना सगळीकडं भाव पण वाढवले त्यांनी, तिकडे पण आम्हाला वाटायचं खूप स्वस्त असल. हो ना. कारण तिथं जास्त आहे ना मच्छी वगैरे, हा हा, म्हटलं स्वस्त असल हो हो पण नाई. म्हटलं आओ इथं तर तुमची इथं, हाय ना? मच्छी वगैरे खूप स्वस्त असल ते म्हणे नाई म्हणे पहिले राहायची. पण आता आम्हाला पण परवडत नाई, हा हा म्हणे. आता सिलेंडरला भाव वाढले, हा हा त्याच्यामुळे गॅस- हो म वा ढले ना सिलेंडरचे भाव वाढले, हा तेलाला गोड तेलाला भाव वाढले. आणि करायचं म्हटलं तर सिलेंडर पण नाई परवडत त्यांना पण तसं, हम्म. त्याच्यामुळे म्हणे मग आम्हाला पण भाव वाढवावे लागले. हा ना, हा हा. अजून काय चाललंय? तेच ना.
काय नाही, आता बसलीय आता नंतर मग थोडंस चक्कर मारून
कर मारून, हा स्वयंपाकाची तयारी असल आता संध्याकाळची? तुम्ही जाता का ताई फिरायला? हो जाते ना मी. जाते ना, हो ना? चक्कर मारायला जाते मी संध्याकाळी, साडेसात पावणेसातला जाते. अर्धा, पाऊण तास चक्कर मारते, फिरलच पाहिजे ना थोडसं म घेतलं पाहिजे. चक्कर मारून येते. त्याच्यानंतर मग घरी आल्या का म दिवाबत्ती करायची. मग स्वयंपाकाला लागायचं. जे स्वयपाक झाला का म जेवण करायचं. परत खाली शत पावली करायची.
अच्छा हा हा चांग
चांगलय फिरायलाच पाहिजे ना. बरोबर हाय ना आपल्या आरोग्यासा चांगलंय ना चांगलंय हम्म. घरात बसून-बसून पण म पाय बी दुखता मग कंबर च दुखलं हे ते पण दुखण्याला दुखणं वाढतं. हम. मग आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं करायचं तुमी
हो बरोबर हाय.
हो बरोबर हाय. तुम्ही जाता का नाही. हो जातो ना आम्ही पण फिरायला जातो. हो ना सकाळी-सकाळी सकाळीच हो सकाळी सकाळीचच होत. सहा वाजताच हो का. मग तुमची रुटिंग चांगलीय हाय. आणि सकाळी पण जातो योगाला. क्लास लावला. लेला हायना आण हो का हो जातो ना, हा. योगाला जातो. हा क्लास लावलाय का तुम्ही.? तुम्ही जाता का नाई. तुम्ही जाताय नाई मी घरातच करते मी हो ना ह म मी घरातच करते हा आणि काय चाललंय.
काय नाही
काय नाही क आज काय तुमच्याकडे आता मेनो म आमच्याकडे ना आता सकाळचं तर झालंच साधं बघू आता संध्याकाळी सगळ्यांचा विचार घेऊ कोण काय म्हणतो कोण काय मी त्याच्यावर ठरव व्हेज करायचं का
अच्छा हा काही तरी स्पेशल म नाही आता अजून तर काही अजून चहा ठेवलं नाही आता चहा वगैरे घेतला का मी ठरव म
हो ना आता माझा पण मनामध्ये विचार आलेला आहे हो ते का बोंबेल वगैरे फ्राय करून घ्याव आज नाही तर हो का अरे वाह नाही तर मग बघु म्हण काय म्हणत आंबाार्याच पाहिजे असेल तर अजून तर काही पाऊस नाही काही नाही आता रसपुरी रसनपुरीच परी साधी सोप हो ना कंटाळा येतो ना दोन तीन कराय हो हो न्या आणि भाजीपोळी पण जात नाही नाही ना गोड पण पाहिजे थोडं तिखट पण पाहिजे थोड पण हो रोज काही त वेगवेगळं असल म जेवण जात संध्याकाळी कस जास्त जेवणाच हे नसत हो दुपारी भरपूर जाय नाही जास्त नाही लाईट असत संध्याकाळी आणि दुपारच कस व्यवस्थित जेवण रा सर्वांच त्याच्यामुळे मग संध्याकाळी तरी पण लागतच ना नाही लाईट म्हटलं तरी थोडं लागतच करायला हा करावच लागत तरी हो
हा तेच ना नास
ह काय आता तुमच्याकडे पण पाऊस नाही ना आमच्याकडे पण पाऊस नाही काही नाही उनाच आहे हो ना यायला पाहिजेन पडलेलं आहे हो ऊन पडलेलं आहे का आमच्याकडे पण नाही पाऊस नाहीच ये नाही ना थोडा पार का होईना यायला पाहिजे कमीत कमी दिवसातन एक दीड तास जरी पडला तरी टेन्शन राहणार आता एक महिना असाच झाला ना एक महिना गेला का नाही पावसाचा कारण दोंड्याचा महिना होता एक महिना वाढ होता तेरा महिने पडले ना यावेळेस हो बरोबर आहे ना त्याच्यामुळे हम्म आता तुम्ही महिन्यामुळे हो अधिक महिन्यामुळे अधिक महिना झाला का तुमचा हो हो झाला ना जाऊन आले पण मायरी हा ह हो खूप छान झाला हो ना आता कसं आहे सगळे बघतात ना त्या याच्यावर मोबाईल वर
हो
हो त्या त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी जेना बोलावणारे त्यांनी सुद्धा बोलवले एकमेकांना हा हा
हां
हो मी पण जाऊन आले ना हा ना बनी बवनीई व वल काही नाही वरिंग पण नाही मला पण कमीत कमी भाऊ भाऊज ये ना त्यांनी बोलावलं होत केलं त्यांनी पण हो चण केला तरी त्यानी भरपूर केला चण केला ते चांगले आहे अनारस दिले करायलाच पाहिजे हो हो तुमच्याशीि बला हो चालेल चालेल हो हो मलाही छान वाटलं हो हो होओ हो